हॅलो. हॅलो नमस्कार कशी आहेस.
नमस्कार मी बरी आहे तू कशी आहे सांग.
मी पण छान आहे. अगं आज ना आपण प्रोटीनयुक्त भोजन या म. अ महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार होतो ना.
हो ना.
तर माझ्यासोबत आहे आहे माझी मैत्रिण. तर तू माझ्याशी बोलशील का.
हो ना बोलेल मी तुझ्याशी.
अच्छा. अ आजच्या धावपिढीच्या जीवनात आपण चविष्ट पदार्थ तर खातो पण. पौष्टिक आहेत का याचा विचार करत नाही म्हणूनच आज आपण. प्रोटीनयुक्त आहाराबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.
सर्वात आधी सांग प्रोटीन म्हणजे काय.
बघ आता प्रोटीन हे शरीरासाठी अत्यंत महत्त्वाची पो पोषक तत्त्व आहेत. शरीराची वाढ स्नायू निर्मिती शरीरातील. अ पहि अ. पेशींची दुरुस्ती हॉर्मोन्स आणि. एनझाइम्स तयार करण्यासाठी प्रोटीन आवश्यक असतात आपल्या बॉडीसाठी.
अच्छा म्हणजे प्रोटीन शिवाय शरीराला योग्य विकास होऊच शकत नाही ना.
हो अगदी बरोबर म्हटलं तू म्हणूनच. अ प्रत्येक प्रत्येकाने आपल्या रोजच्या आहारात प्रोटीन युक्त. पदार्थाचा समावेश करावा.
अच्छा प्रोटीन म्हणजे अ.
अ बघ आता प्रोटीनचे मुख्य फायदे काय आहेत कि शरीर अ शरीराची वाढ होते स्नायू मजबूत होतात जखमा लवकर भरतात आपल्या रोज अ जे रोग प्रकार आहेत शक्ती वाढते आपली आणि केस आणि नखे मजबूत राहतात आपल्या अ शरीराला ऊर्जा मिळते मुलांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी मदत पण होते त्या त्याने
अच्छा म्हणजे प्रोटीन फक्त बॉडी बिल्डर साठी नाही तर प्रत्येक प्रत्येकांसाठी आवश्यक आहे ना असंच बोलू
हो अगदी अगदी खरं म्हटलं तू लहान मुलापासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाला प्रोटीन आवश्यक असतात
प्रोटीन चे प्रकार किती असतात ग
आता बघ मुख्यत दोन प्रकार असतात प्रोटीन मध्ये आणि दूध दही पनीर अंडा मासे चिकन आणि मूग हरभरा मसूर सोयाबीन राजमा वाटाणा शेंगदाणे बदाम अंकुरित कडधान्य सगळे खूप जास्त आवश्यक आहेत आपल्यासाठी
योग्य नियोजन केल्यास शाकाहारी लोकांनाही पुरेसे प्रोटीन मिळू शकते ना कोणाला जास्त प्रोटीनची गरज असते आणि कोणाला कमी
हो अगदी बरोबर म्हंटलं तू आणि तू सांग की कोणत्या लोकांना जास्त प्रोटीनची गरज असते तर
यास वाढत्या वयातील मुलांना किशोरी किशोरवयीन मुले मुलींना गर्भवती महिलांना तनपान करणाऱ्या मातांना खेळाडू व्यायाम करणारे आजारातून बरे होणारे रुग्ण आणि वृद्ध व्यक्ती प्रोटीनची कमतरता
हो आता बघ शरीरात शरीरात प्रोटीन कमी झाल्यास काय होते मला सांग
थकवा येतो स्नायू कप कपावतात वजन कमी होतो जखमा उशिरा भरतात केस गळतात रोगप्रतिकारक शक्ती पण खूप कमी होतो मुलींचा वाढ खुणते हे सर्व होतात कमी असल्यामुळे प्रोटीन्स
अच्छा म्हणजे योग्य वेळी योग्य आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे असं वाटत य मला तुझ्या तुझ्याशी बोलून
अगदी बरोबर बोलली आहे तू जास्त प्रोटीन पण नुकसान करते बरं आपल्या शरीराला
जास्त प्रोटीन घेतल्याने काही नुकसान होते का
हो ना पसायला खूप त्रास होतो मूत्रपिंडावर अशी अ ताण पडतो अ आणि पाणी कमी पेल्यास त्रास वाढतो ना संतुलित प्रमाणात प्रोटीन घ्यावे रोज प्रोटीन युक्त आहार घ्यावे
हो म्हणजे सकाळचा ना नाश्ता जो आहे ते कसं करावा
मग एक ग्लास दूध, अंकुरित मूळ आणि सँडविच खावा, पनीर खावा, उकळलेला अंडा खावा, अ मुगडाळचा डोसा, शेंगदाण्याची चटणी
आणि दुपार दुपारच्या जेवणात काय काय खाऊ शकतो आपण.
ह.. चपाती, पोळी, डाळ, भाजी, दही, सॅलेड पनीर किंवा राजमा
अच्छा. आणि मला सांग कि संध्याकाळी काय खाऊ शकतो आपण.
अं सायंकाळी भाजलेला हरभरा, ताक, दूध, शेंगदाणे अंकुरीत चाट हे सर्व खाऊ शकतोन.
हे तर खूप जास्त छान पदार्थ आहेत. आता मला सांग कि रात्री काय खायचं?
रात्री तर, एकदम हलकं हलकं जे आपल्याला खूप लवकर पचेल असं खायला पाहिजे. जसं डाळ आहे पनीर पोळी, भाजी, सूप
अच्छा. आणि विद्यार्थ्यांनी प्रोटीन मध्ये क्या काय घ्यावं?
अं विद्यार्थ्यांनी प्रोटीन का घ्यावं कारण त्यामुळे एकाग्रता वाढते. शरीर निरोगी राहते. आणि थकवा पण कमी येतो. अभ्यासातली ऊर्जा पण त्याच्यासाठी वाढते जास्त म्हणजे जास्त प्रोटीन किंवा मग थोडस हेल्दी जेवल्याने
हो हे तर खूप छा छान सांगितलं तु आता मला सांग की, खेळाडूंना प्रोटीन का महत्त्वाचे आहे?
अ स्नायूची वाढ होईल. अ आणि व्यायामानंतर शरीराची दुरुस्ती पण होते. ताकद वाढते. आणि तस तर प्रोटीन पावडर त मस्त घ्या घेतातच मना.
हो मलाही असं वाटते की, व्यायाम नंतर शरीराची दुरुस्ती आणि ताकद वाढवण्यासाठी प्रोटीन घ्यायलाच पाहिजे. आता मला सांग की, प्रोटीन पावडर घेणे गरजेचे आहे का?
अं काही लोक म्हणतात की फक्त मासाआहारातूनच प्रोटीन मिळेल मिळते असं असते. पण असं काही नाही ना,
हो पण सामान्य व्यक्तीला संतुलीत आहारातूनच म्हणजे पुरेसे प्रोटीन मिळते. तर डॉक्टर किंवा आर तज्ज्ञही अ सांगित त्यांना सांगितल्याशिवाय आपण सप्लिमेंट घेऊ शकतो न.
नाही मला तर वाटते की, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावं.
अच्छा.
काही लोक म्हणतात की फक्त मा
हा बोल.
हा काही लोक म्हणतात की, फक्त मासाहारातून पोटीन प्रोटीन वाढतं. पण ते चुकीचे आहे न, दाळ, कडधान्य सोयाबीन, पनीर, दूध, दही असे खूप काही ऑप्शन्स आहेत आपल्याकडे जिच्याने प्रोटीन वाढू शकतो.
हो हे तर अगदी अ बरोबर म्हंटले तू. हे जे बदाम, शेंगदाणे वगैरे आहे यामधूनही आपण भरपूर प्रोटीन घेऊ शकतो. आता रोज दुध ही अ पिणे आवश्यक आहे आपल्यासाठी, तुला काय वाटतं?
अ शक्य असल, असेल तर हो पण अ ज्यांना दूध चालत नाही आणि त्यांनी पनीर, दही किंवा प्रोटीन पदार्थ खावे ना.
हो हो म्हणजे वजन कमी करण्या साठीही प्रोटीन घ्यावे का?
हो योग्य प्रमाणात प्रोटीन घेतल्याने स्नायू टिकून राहतात आणि पोट जास्त वेड भरलेलं वाटते.
होय, हे तर अगदी बरोबर म्हंटल तू म्हणजे प्रोटीन अ आपण पोट जास्त वेळ भरलेल वाटते आणि अ फास्ट फूड ही जास्त खाल्ल नाही पाहिजे ना, मला तर असं वाटतं. तुला काय वाटत?
हो ना, काही प्रमाणात असू शकते पण अ त्यात तेल, मीठ आणि साखर जास्त असल्याने नियमित खाणे टाळावे ना.
हो अगदी बरोबर म्हंटल, जास्त खायला नाही पाहिजे. नियमित खाणे ठीक आहे पण आज आपण प्रोटीन म्हणजे काय? त्याचे प्रकार, फायदे कमतर तेची लक्षणे, प्रोटीन युक्त पदार्थ आणि संतुलित आहार याविषयी माहिती घेतली खूप चांगलं वाटलं.
अ निरोगी शरीरासाठी रोज आहारात प्रोटीन युक्त पदार्थाचा समावेश करणे आवश्यक आहे, फक्त प्रोटीनच नव्हे तर कार्बोहायड्रेट चरबी, जीवनसत्वे आणि कसं खनिज आणि पुरेशी पाणी याच्या सही समतोल असावा ना.
हो हे तर अगदी बरोबर म्हंटलं तू आणि आज तर तुझ्याशी बोलून मला इतकं चांगल वाटल आणि खूप जास्त माहिती मिडाली मला तुझ्याशी बोलून.
अच्छा! तुला कळलं काय पण मी जे बोलली ते?
हो हो, मला खूप चांगल्याने कडलं तू काय म्हटलं ते.
हम्म, बघ तुझे पण केस खूप गळतात ना?
हो माझे के केस आता खूप गळत आहेत.
थोडस तू विटॅमिन सीच थोडस म्हणजे जे जे आंबट वस्तू आहेत जास्त खा. पुरेशी तुझ्या केसांना सप्लिमेंटरी मिडेल ते खाल्ल्याने.
हो हो, आता मी डॉक्टरकडेही जाणार आहे.
जा न जा.
हो आता जस, हो आता तू जस सांगितलं की निरोगी शरीरासाठी रोजच्या आहारात प्रोटीन ही जास्त महत्त्वाचे आहे तेही मी अ लक्षात ठेवणार आहे.
ठीक आहे ना ठीक आहे, लक्षात ठेव थोडस आपली काळजी घे. ठीक आहे चला बाय.
धन्यवाद.